हॅलो.
हॅलो.
हां, जेवलासा काय. हॅलो जेवलास काय.
हा होय जेवण झालं बघा आता.
हा काय चालय.
काय आवाज वगैरे ऐकू येतोय, माझा तुम्हाला प्लीज.
हा आवाज ऐकू येतोय क्लिअर येतोय.
हम्म होय काय नाही, काय नाही सणानिमित्त गावी आलो होतो.
हां.
तेच. सणामध्ये बऱ्याशा गोष्टी, आपापल्या गावी बरीशी लोकं. फिरून येत असतात, एकमेकांच्या गाठी भेटी होतं असत्यात. हम्म.
तेच प्रत्येक गोष्ट एकमेकांची. बरचसे लोक एकमेकांना आपल्या गोष्टी शेअर पण करतात सणांमध्ये.
हां.
त्यामुळं एक चांगलं बॉन्डिंग होते.
हो.
मित्रमंडळी वगैरे घरी येतात.
हो.
हम दसरा.
आवर्जून सगळी हा हा आनंदात असतात‌ एक मेकांन ना.
एकमेकांची काळजी घेतात आनंदात असतात एकमेकांचे विचार त्याच्यामुळे.
त्या्या एक परत्रिकची.
हो बग.
चारश नाचन चारश ना आलाचागणीसशे चौसष्ट. कोकणना बऱ्यापैकी कोकणला फुल हाऊसफुल गर्दी असते. सगळी मुंबई पुण्याला बाहेर जॉबसाठी असणारी सगळी. गणेश उत्सवानिमित्त आपापल्या गावी येतात. एकदम जोरात सन साजरा करतात. हे झाल्यानंतर दसरा येतो.
ह.
मोठं मोठं सण बगायला गैल टर दसरा. दसऱ्याला पण खूप मग दिवाळी दिवाळी येटे दिवाळीला आप ख को भरपूर करदी ते.
हम्म आतास हे कोकणातील लोक बरेचशी लोक सणानिमित् तर शक्यत त दिवाळीलाच. येण्याचा प्रयत्न करतात गणपतीला पण बरीचशी.
दसऱ्याला पण मोठा सण अस त्यांचा दसऱ्याला पण येतात.
हम्म तेच दसऱ्याला जास्ती जास्त कोकणातील लोक. ही अ गणपतीला जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करतात. चार ते पाच दिवस भक्तीमय असं.
कंपनी पण जी बाहेर असल ती कंपनी सणाने मीत्य कंपनी पण सुट्टी देते.
हम्. ट्याव्मुळे सणाचं महत्त्व हे भारतीय संस्कृतीमध्ये. तो परंपरा असा आहे म्हजे सण उत्सव हे प्रत्येकन हम्म हिंदू परंपरे पासून ते चालत आलेले आहेत.
सणाांमध्ये मेन महत्त्वाचें म्हणजे आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते.
हम्म.
प्रत्येक सणाची वेशभूषा प्रत्येकाची वेगळी येते प्रत्येक सन समारंभ. संस्कृती वेगळी येते आहे.
हम्म.
कोण ट्रॅडिशनल लुक करतं कोण फॅशने बल होतं कोण. ओल्ड जुनी परंपरा. दुन ्रेसप कवा करत. हस्त पण होऊन जाते त्यामुळं लो आता यंग जन. दर्शनला कळते की ही पूर्वी अशी पद्धत होती येठे. आत्ता बघायला गेले तर. आत्ताच्या मुलांना एवडं म्हणजे पूर्वी जसं सण होतं तसं आता. कानान ऐकूनच मिळतं.
हम्म.
बघायला मिळत नाही जसं आधीच होतं तसं. पण आता जरा जाऊन देऊन जरा आता गणपती. जला सगून म नाही प्चां. आधिक क्लासले जिम खेलती के. स्टेजवर जायचे हो ते गणपती विसर्जन मि गणपती मिरणूक. उत्चव. आगमन असं पण आता तसं नाही आता, आता साऊंड म्हणलं की झालं ढोल ताश प्रमाण आहे पण आता कमी प्रमाणात आहे.
हम्म बरोबर आहं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्ह आता पारंपरिक वाद्ये ही खऱ्या अर्थ तेण आत्ता बंद होण्याच्या मार्गावरती आहे लाईट असेल सिस टीम असेल ह्याचा मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज करणारे करणे, त्याच्यामुळं काय होतं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण हे मोठ्या प्रण -हम, तेच लाईट वगैरे लाईटसचा डोळ्यावरती, मोठ्यापर्यंत हिच्यावरती परिणाम होत झालेला आहे. त्यामुळं बऱ्याशा गोष्टी ह्या जसजस ए शतक जवळ याय लागलंय बरेचसे दिवस याच्या मधन जात आहं त्याच्यामध्ये बरीच, डेव्हलपमेंट ही झालेली आहं. आणि सणांच्या मध्ये पण आपण बघितलं तर, एक सणामधमुळं एक नऊ चैतन्याचा एक, सव्वासाहप्पन साजरा करतोय. दुसरी गोष्ट बरसच दुःख विसरून आपण. अ हे सणामध्ये सहभाग आनंदामध्ये म सगळं म्हणजे घराच सगळं वा तर पूर्ण फुल आनंदी असं वातावरण आपल्या ह्याच्यामध्ये, निर्माण होतय कुटुंबामध्ये आणि बरेचसे लोक, बाहेरून आल्यामुळे नोकरीनिमित्त काही लोक बाहेर असतात अण काही मुलं, आपल्याला शाळेमध्ये सुट्टी त्यांना मिळते त्यामुळे सगळेजण एकत्र येऊन, एक चांगल्या पद्धतीन, कस सण साजरा करता येईल याच्याकडे लक्ष दिलं जातंय. आणि शक्यतो गणपती उत्सव असेल किंवा दसरा, दिवाळी, हे जे मोठे सण आहेत त्या निमित्तानं बाहेरील लोक हे, आपल्या घरामध्ये येत असतात आणि, खऱ्या अर्थानं ते ज्यावेळी घरामध्ये येतात त्यावेळी एक नव चैतन्य, नव ऊर्जा काही कुटुंबातील लोकांना त्याच्यामुळे येते. एक चांगल्या पद्धतीनें सण साजरे केले जातात. अनेक सामाजिक रूढी परंपरा या चांगल्या पद्धतीने जपल्या जातात. आणि पुढच्या पिढीला ह्या सणांचं जे महत्त्व आहे. ते सणांच महत्त्व पटवून दिलं पाहिजे जातंय. आता समजा आपल्याला मार्च महिन्यापासून चैत्रापासून, जे गुढीपाडव्याचा हा सण आपण मराठी महिन्याची सुरुवात ही, अ क काल म्हणजे काही वेळकांशी त्या ठिकाणी होत असते आणि मराठी महिना म्हणजे, लहान मुलांना जरी समजावून सांगितलं की, आपलं जे वर्ष आहे ते इंग्रजी महिन्याप्रमाणे एक जानेवारीला चालू होत नसून ते, गुढीपाडवायाला सुरुवात होतं असते म्हणजे हे गोष्टीचं महत्व आ पण त्यांना चांगल्या पद्धतीनं पटवून, देत असतो असं मला वाटतंय. त्यामुळं त्या गुढीपाडव्यापासून सणांची, सुरुवात होऊन बैल पोळा असेल नागपंचमीचा सण असेल, रक्षाबंधनाचा सण असेल, त्याचबरोबर
हे एक दिवसाचं पण आहे, पण आता रक्षाबंधन भाऊबीज म्हणा बहीण भावाच्या नात्याला उजाळा निर्माण करून देणार आपलं सण हायत.
हम्म.
असं पण बघायला गेलं तर, ते दिड दिवसाचे आहेत पण ते आनंद आपल्याला गगनात मावत नाही असं, ते सण हायत. नागपंचमी होळी ते, होळीचं पण भरपूर महत्त्व आय आपल्या इकडं. सगळीकडच, पण ते आताच्या लहान मुलांना काय माहीत नाही. चार शेणी घ्यायच्या पेटवल्या म्हणजे झालं. पण त्यात, आपले सगळे वाईट विचार जाळून नवीन ऊर्जा घ्यायची, वर्षाचा शेवटचा सण असतो हो, ते पण लोकांना, लहान मुलांना पठवून दिलं पाहिजे हे आधीची लोकं सगळं सांगतात. आधीची लोकं म्हणतात, आमच्या काळी अऊस ते असं होतं, असं हो. आता अलीकड म्हणजे, आधीची लोकं आता काय म्हणत्यात माहित हाय आम्ही बायका, म्हणजे असशली लोकं गजाली तमाशा ते न आपण म्हणतोना ते फक्त आम्ही, उरसाच्या वेळीच बघत होतो. पण आता, हे नवीन गण पतीच्या समोर, बायका म्हणजे लेडीज नाचवने. अश्लील हाव भाव करणं. हे कितपत योग्य आहे आत्ताच्या पिढीला, हे असं पूर्वी, पूर्वी असं गणपती याच्यात नव्हतंच पण आत्ता ही काय नवीनच पद्धत आल्यानंतर, पूर्वी आता आम्हाला, तमाषा हो फक्त उरसातच बघायला मिळत हूता.
हम्म हम्म.
असं पण म्हणतात नाई.
हम्म, म्हणजे सणांचं जे महत्त्व आहे, सणांच नेमका गणेश उत्सव म्हणून त्या कारणासाठी सुरू करण्यात आला.
हं
का समाज सुधारकाच्या हिज्यामध्ये एक लोकोत्सव चांग लोकमान्य टिळकांनी सु
सुरू केला.
हम्म, लोकमान्य टिळकांनी एक सुरुवात केली तर ती कोणत्या हेतूनं केली होती, बाबा सर्व जाती धर्माचे लोक इथे एकत्र यावे आणि सण एक चांगल्या पद्धतीनेच म्हणजे त्याचि हे व्हावी, ह्या उद्देशाने चालू केलं, परत तो उद्देश आता कुठेतरी, अं हे होत चाललेलाय, मागं पडत चाललेला आहे, आणि आता विभत्स करणारं हे ते वगैरे नृत्य करणारं
हं
हां, स्त्रीया वगैरे ज्या आहेत, तर त्याच्यामुळे काय होत
हे वळणच दुसरं लागाय लागलय.
अहमं.
ते हे लोकांच्यासाठी आता सणउत्सव म्हणजे कॉमेडी. अस झालेलं प्रकार होते. त्यांतून घेण्यासारखं काहीच नाही. साऊंड लावून कर, साऊंड करकर्श लावून. लेडीज नाचवणे. ही काय पद्धत यातून, घेण्यासारखं काहीच नाही. अस पण ये बंद झालं पाहिजे, शासनान पूर्ण पूर्ण बंदी घातली पाहिजे. जे आधी जे पारंपारिक. वाद्य हाय, केरळी नृत्य. प्रत्येक देशा म्हणजे, म्हणजे प्रत्येक राज्याचं वेगवेगळं नृत्य आहे. त्या नृत्याची कला दाखवा ना. त्यांमध्ये लेडीज नाचवायचे त्या, लेडीज मधून त्या. हे जे आता आपले महाराष्ट्राची लावणी प्रसिद्ध हाय. लावणी करून दाखवा ना. अश्लील हे डान्स करून काय हाय, काय केलंय आपल्या लहान मुलांनवर वाईट विचारयचं पण हे पडू शकते तेच्यावरून.
हम्म.
असं पण हाय.
हम बरोबर हाय. कारण लहान मुलांच्या वरती हे, वाईट संस्कार जर होत असतील. तर खऱ्या अर्थाने त्या सणाला. गालबोट लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे दसरा दरा. आणि दिवाळी हेच्यामध्ये, या सणामध्ये सामाजिक भान पण आपण इथं जपलं पाहिजे. बऱ्याच वेळी प्लॅस्टर ऑफ पाॅली पॅरिस पासून बनवलेल्या मूर्ती ह्या नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. तर त्याला एक चांगल्या पद्धतीने विरोध पण आपण केला पाहिजे, शाडूच्या मूर्तीचा वापर केला पाहिजे, कमी उंचीची.
कशाच. ती साजरी करत होतो. आपण हे पण लहान मुलांना पटवून दिलं पाहिजे आता. आता मुलांना हे प स कॅलेंडरमध्ये फटाके फोडायचे आपण नवीन कपडे घालायचे. कार्यक्रम असतोय ते, बघायला जायचं असं. असंच चालू हाय पण, तेच्यातून काय घेण्यासारखं हाय की. पण आपण प्रत्येकानं पटवून दिलं पाहिजे.
हंम बरोबर हाय, सणांचं महत्त्व पण लोकांना सांगितलं पाहिजे.
प्रत्येक सणातून काय ना काय घेण्यासारख आसं कोणताच सण नाय की आपण. त्यातून काय घेवू शकत नाही, प्रत्येक सणवार असं का. कोणताच सण नाही की त्यातून काय रक्षाबंधन असो, भाऊ बहिणीचं नातं. दिवाळी पाडवा नवरा बायकोच्या नात्याला उजाळा मिळणार. भाऊबीज. परत गणपतीत आपण एकमेकांना सर्वांना भेटतो. हे देवाचे कार्य. दसऱ्यामध्ये नवरात्र् अंबाबाईचं सगळं म्हणजे नवरात्रीचे सगळं काय असतं काय नाय जागर उपवास कवा धरायचा असतो न व दिवस. हे पण सगळे त्यातून हे पण सगळं करून गेलं पाहिजे दिवाळी दिवाळी. े माधवळ अस पण गळी गोडी पाडवा वर्षाचा पहिली सुरुवात गुढी पाडव्यापासून होती गुढी उंच उभारून उंच. आ आपणता पूर्ण माम्री पणत असतना . परफेक्ट आहे.
ह.
चालेलव हॅलो.